हॅलो हॅलो इथे कायता आला न
हो हो.
आता बोल काय बोलात ते. काय कुठे गेले पप्पा दहा मिनिट बोलायला लागते आता. पप्पाले.
हॅलो!
अरे का येऊदे पानी.
पाणी चालू आहे आमच्या तिकडं खेळ साहेब तुमच्या तिकडं.
आमच्या इकडे तर थेंबही नाही. फवार झाली झाला फवारणी वा
ह फार नि घाण निघाली.
काय आता ह्यांच्या ऍडमिशन तर वांदच आहे राजा मग आता. अमरावतीत चौकशी केेली.
ह आता ते कसं तिचं डिस्मूट झालेलं आहे सर्व पहिले ते म्हणजे युपीएस सी एमपीस सी करतो.
हा हा
आता तिकडे झालं तर तर डिसमिट झालं आता हे अमरावतीला विचारलं तर ते आता वीस हजार रुय पय म्हणती दे.
डोनेशन
हो आता म्हणजे मॅनेजमेंट कुठेत ऍडमिशन
हो हो बरोबर आहे मॅनेजमेंट म पण ते हे राऊंड कॅप राऊंड चालू सर ना.
नाही नाही इंजिअरिंग करायच नाही त दिले.
ह ह.
तिने काही अर्ज केला नाही काही नाही काही नाही पहिले कोणती जतनी ते आता त्या तिकडे जातं बा आपल्याला
हा हा.
त्यामुळे तिनं ते हे सर्व केलं मग ते मग पाहिलं मग आता पोट्ट आहे त्या सरले. फोन केला पोराला पाठवलं आमच्या बरारी कॉलेज मध्येथे विद्याभारती कॉलेज अमरावतीचं. कॉमर्स कॉलेज आहे चांगलं कॉलेज आहे एक नंबर अमरावतीत
हा.
तर मग तिथे गेलं त चौकशी केली तर ते म्हणे आता ते म्. ऍडमिशन तर संपल्या म्हणे.
हम्.
खुश झाल्यामुळे पण आता ते मॅनेजेंट कुठ आहेण त्याच्यातून भर जाते त्याचे पाहिे डोनेशन
हो डोनेशन घेतेेत.
डोनेशन पाहिजे तर त्यामुळे मग आता म मग त्यान मला लिस्टच पाठवल डायरेक्ट याची ह म कॉन्टॅक्ट नंबर.
हो मास्टर लोकांचा
मास्तर लोकांचा मग म्या काय केलं एका मास्तरले फोन लावला त्याला जे आपल्या त्या क्लास टीचर आहे का नई.
हां.
उपशी उपशे सर आहेल. फोनलाला सर म्हणलं असहसाय म्हणलं बिकॉम. तुले ऍडमिशन घ्यायचे म्हलं तर म्हणे इथ ऍडमिशन फुल झालं म्हणे आता आता मग म मॅनेजमेंट कोुठच आहे म्हणे बा.
हां.
मॅनेजमेंट कुठ्याचं कसं काय म्हणलं.
हम्म.
तर ते म्हणे तुम्ही या म्हणे इथे तुम्हाला सांगतो म्हणे.
हा हां.
तर सर म्हटलं तर माझा पुतन्या नाही आलं दिदी तर त्याला पाठव का? कारण त्यानेच नंबर पाठवला मला मने म्हटलं मला आता ते आलेच नव्हते म्हणे. कॉलेजमध्ये मळाला आले म्हणलं त्यान चौकशी केली म्हणलं.
हम् हम्.
आणि त्याने यादी पाठवली म्हणलं म तुमचा नंबर आहे द्या म्हणले त्यानी तुम्हाला फोन लावला म्या तर असं करा म्हणे त्याला भेटीस पाठून द्या म्हणे मग म्या त्याले फोन केला.
हम्म.
हम्म का जाय म्हणलं तू भेटील ये.
हम् ह.
त्यासरच्या
हा.
ह मग हे गेलं ति तिथं ते सर होरी होतेता.
हम्.
कमर्सच्या यांच्यात नाहीये कॉन्टे नि
हा हा
हम्म हे खालीच पाहिज इकडे तिकडे ते सरले फोन लाई नाही सरतात मला फोनच द्या मग त्या क म्हणे बा तुमचा ज्ञान केला नाही म्हणे मी आता एक वारला म्हणे मला काही टाईम नाही म्हणे सुटलं म्हणे कॉलेजातता मी आता घेरी जातो म्हणे म सर दहा मिनट थांबा दहा मिनट म कॉल करतो मग त्या डबल मग गेला डबल मग त्यान मग ते भेटला त्याला
हा
मंग सांता आन म्हणे बा की दोन कोयी हे म्हणे बी कॉमचे सेमिस्टर
हा
एक प्लेन बि कॉम आय म्हणे आणि एक ऍडव्हान्स बी कॉमय म्हणे
हां
प्लेइंग बी कॉमला ऍडमिशन घेसाल म्हण तर त्यामध्ये ॲडव्हान्स विषय शिकवला जात नाही म्हणे कॉमर्सचा
हा व
आणि ऍडव्हान्स विषय घेसाल म्हणे तर त्यातले जेवढे प्लेन चे सब्जेक्ट आहेत म्हणे ते ते सर्व शिकवत या जाती म्हणे पण प्लेनचं फी आहे म्हने आठ हजार आणि ॲडव्हान्स आहे म्हणे वीस हजार हो तर मग आ ता मग त्यानी कॉलरशिप वगैरे भेटली म्हणजे काहीतरी असं तर मग आता त्याला म्हणलं बाबा ठीक आहे मला आपणि डमिशन करून टाू म्हणजे पुरीले गुंतून टाू तिथ म्हणजेिथंडे हेडॅक कमी होते ना
हा हा हा
पस व्यापस सर्वजर आहे ग नाही खोली गेली केली किय बहत होती ती मेजीसलाम दिली
पुढच्या वर्षी पाहतायचे काही अजून
नाही नाही बाराक म्हणे पाहि ना ते तीन वर्षी आपल्याला ग्रॅज्युएट कराला लागतील ना कुठेतरी
हा
ग्रॅज्युएट करायला ते त्यामुळे काही टन्शनत नाही तर मळालो आणखी उद्या तू दुऱ्या कॉलेजमध्ये आहे शिवाी कॉलेजमध्ये आहेण दोनच कॉज आहे ति खास मग त्याला उद्या आता ते तिथ बिन म्ह मॅनेजमेंट कोठा संपला म्हणे पण ते माणूस ता सांणार आ त उ्या त आणी सांून सोमवारी म्हणलं मग आम तले
ऍडमिशन करून घेऊ हो म्हणजे हाय हा आहे ते बी मॅनेजमेंट कोठं भून जा ना तर मग बारा महिने खाली राहा लागल
हो मगक्ती बांध होईल बरं
आणि मग पुढच्या वर्षीांधदा होई ना म काउन खाली राहिले म्हणल्या
कोणत पुढच्या वर्ष कायचं
म्हणजे आता कसं आपण आता मॅनेजमेंट मधून ऍडमिशन जर नाही केली
हो
हा मग एक वर्षी वा वाया जायला न आपल्या जा नाही भे ह हा अजून ह वांदे वाढत ना ते
त्याला सांगितलं मी ह नौदय विद्यार्थी नाही आमला सीबीएसी पॅर्न आहे आमलं सर तिं हा अ काही पाठवून द्या म्हणे पाहू म्हणे आता मग आता त्याला उद्या पाहिजो काय आमच्या
हम्
अ सोमवारी
हो हो म्हणजे करून घेतलेलं बरं आहे चालू वर्षांनी कारण मग ते मग स्टॅम्प घ्या लिखापळी करा ते ल वांधे आहे ते मग
नाही म्हणजे तो पण डिसमूड होईल नाही व्यती जायला ना ते जास्ती डिप्रेशन मध्ये जायला ना पहिलेच तर लढू लागली त कारण ति ज ति माहि आपल्याच्यान आपणच फॉर्म भरला बावा आपणच त करून केलं आपलीच तयारी होती याय तर मग आपण केेलो तिकडे दुसरं काहीच नाहीय आपण हे केलं तर ते तसच निघालं आता तिला थोडी माहिती आहे तसं निघणार होतो म्हणून ते
ते तर त्याला काय फोरम भरला होता त्याचा लागलाय नंबर मध्ये
दोन तीन वेळे इंटरव्ह्यू घेतले तिनं त्या लोकांनं अं परीक्षा घेतली ऑनलाईनं अस वाटते ना परत विद्यार्थी बर छत्तीसगड, एम पी, युपी, बिहार, दिल्ली झारखंड, राांची, ह महाराष्ट्र, मध्य प्रदेश उत्तर सर्वच राजस्थान हो सत्तर टक्के अ मूली
बाहेर ते बाहेर राज्यातले बाहेर राज्याचेच आय का?
हो हो तथे बीनऊ युपीएसी एमीसी करा त्या त्या फ्री ऑफ चार्ज म अस चा्स भेटत नाही बा कुटी
हम्
तिथती पाहिलं तर सरू अरतीच तीन टाईम ह का नाही तिथ आर आरत्या म्हणल्यावर ज असं कसं फील झालं आम्ही तर फील झाल ते पाहून बरसालालग एक दिवस लेट काढला रिझर्वेशन इं सर्व अभ्यास होते आपल्याला मग आता ते त्यामुळे जर असं तिचं ते हे झालं ते मग आता काय कराव काही समजून यायला आमला ह का नाही? एक वर्ष आता डायरेक्ट तीन वर्ष
मग काय मग चालते परीक्षा देता येते कोनती बी
नाही आता तीन वर्ष करायचं म्हणजे ती कॉलेजचा अभ्यास होते.
हा
कॉलेजमध्ये शिकवल्या जाते ते सर्व कॉमर्सच सीए गीए सर्व शिकवल्या जाते सिए का काही नाही ते काहीतरी माहिती भेटलच ना अ त्यातल्या त्यांनी सर आजूबाजूचे सराऊंडिंग वातावरण अभ्यासाचं वातावरणात मुली भेट्तेत्यां ते चर्चा होते एकमेकाले सल्ल्यानुसार ते काय कुठी हाय कुठी जागा निघाल्या काय कराच सर्व त्याले माहीत पडू दे.
हो नाही काही नाही काही र मला
हो तर ते आता ते पाहत म तसं काय करायचं ते तर तेच काय नाही म्हणे मला काय म्हणे ऑनलाइन क्लास लावून द्या म्हणे ना मुक्त विद्यापीठात ऍडममिशन घ्या घरीच अभ्यास करतो म्हणे
नाही नाही आता आमी नाही ते आता कसं संपूर्त केलं ना आम्ही तस हो तिकडे इंजिनिअरिंग करते तिकडें परीक्षा येते तीन दिवस मग ते दोन्ही चालू आहे तिचं
हो इकडे कायचे ग्रॅज्युएटचं
हो
हो मग आता फर्स्ट इयर फर्स्ट इयर क्लिअर निघाली ते हो आता सेकंड इयर ले कालच ऍडमिशन घेतलं तिने होजार बेले का
हो
मुक्त विद्यापीठ मध्ये
हो
हा मग पहा बरं आणि तिकडे इंजिनिअरिंग चालू हो मग तसंच करा लागते ना ते
तुम हेच तर आहे ते कंडक्टर होते मानव ते झोपला उच्चगे हो हो
हो
मुक्त विद्यापीठात तेच ते पैसे घेत कि हे करून टाकते ते हो आता या बारीन एक पेपरला ति पेपर होता आता साधू न लिहिला हो सांलूणार घरीच का. नाही तिथंच कॉलेज मध्ये तिथ जाग्यावर बसवलं तिले हो हो.
ती मदत करते जरा त्याच्या ऍडमिश
ऍडमिशन केल्या ती लोक हो हो.
हा ती ते मदत करते तर मग जरा. छणून लिहिलं तर ज असे कमी पडले त्यातनी एकेचाळीसच पडले वाटते.
आ
एकेचाळीस पडले तिने लिहिला त्याचा त.
जाऊ द्या पास झाले आपल्याला डिग्री महत्वाची
हो.
आज मग माय म्हणणं कायी हे आपलं मुक्त विद्यापीठ आहे की हे रेग्युलर केलंत हे विद्यापीठात या डिग्रीला काही चॅलेंजेच नसते.
पण मग कराचं ना.
हो आता तुमची म पाहि तु मला आता कायम त तिथे माझा विचार आहे बा तिकडे वीस हजार गेले उद्या चाले. करायला लावा. हा हा उद्या पाहि ना सोमवारी चालला जातो त्या सरला म्हटलं माझा पगार म्हण सोमवारी येऊन जाऊ म्हटले तुम्ही
हो तुम्ही जाऊन या तिले सोबत न्या कॉलेजे दाखवा. नाही का बरं ऍडमिशन मग
हो मग काय हा मग म म्हटलं त्या दुसरे कॉल. दुसरे कॉलेज आहे का तर असेच फोंगाळे कार्यक्रम कॉलेज आहेत महान काही मजा नाही म्हण त्याच्यात. पुतण्या म्हने करा तर याच्यात करा म्हण नाही सारे भो बोगस कार्य. काही नाही शिकवत नाहीण हे विद्या विद्याभारती कॉलेज.
शिवाजी बरं असेल ना मग.
शिवाजी आहे म्हणे चांगलं पण ते माणूस नाही भेटला म्हण त ऍडमिशन सांगणार.
हा हा हा.
त्यामुळे जर असं प्रॉब्लेम चालला.
हम्म.
हां बाकी मग.
बाकी तर बर आहे व.
बाकी बरं आहे, पाण्याचा काही पत्ताच नाही.
काहीच नाही.
इकडे नाही सारे धुरे वाहू लागले तर.
हो हो या ना तिला येऊन मग उद्या.
उद्या नाही उद्या लग्नाला जायांच. उद्या मंगरुळ मंगरुळी लग्न आहे.
र र रविवारी या मग सकाली.
सकाळी हम आता उद्या शनिवार आहे उद्या आहे लग्न रविवारी पाहिन मग उभे उभे आलो तर.
हो या तिला घेऊन या.
नाही मले हो आता मले काम बीम पाहाला लागेल ना. ह
हो काणी.
तिकडे जायला लागते. तिकडे जावं लागते मला दारव्याला एक वेळ लोणी लोणी.
हो का,
त्या दिवशीच बोलावल मला त्यायन. तुंम्हाला मी इकडे चाललो म्हणलं गडबडीत आहेअस तसं ते लोटलं गेले. अठरा तारखेला घरी येतो मला मी एकूण वीस तारखेला मी शाळेत येतो म्हणाले तुला भेटायला. काही घोर नाही म्हणे त्या अध्यक्षाला फोन केलाता.
बरं शेलूचं.
शेलू तर त्यांना त्या काल तुला म्हणाले आम्हाले म्हण मस्टरच्या जे हे आणा म्हटलं. नाही सर मास्टर कुठे देत असते का ल कोनी तुम्हाला दि म्हणलं ऑर्डर दिली म्हणलं अनुभव दिला म्हणलं आजच्या तारखेच असता दिला म्हणलं हेडमास्तर न तर मळा आलं ब दोघच जण आ म्हणला म् कॉम्पिटिशनले. तुम् इंटरव्ह्य घयचे पाच सात जण होते मला इंटव्हू पाच जण आले दोघ. पाच जणांनी इंटरव्यू दिला म्हणे. बाकीच्या दिला नाही म्हटलं पाच जण आम्ही ते तुम् डेमो साठी बोलावला म्हटलं पाच जण आले त्यातले दोघ. डेमो झाला म्हणून तिघाच होते. झा म्हणलं दोघापैकी पाच जांपैकी आता आम्ही दोघचो डेमोला आणि तुम्हाला. त्याला बोललो मी दोघाले दो हा. हा दोघाचा दोघां न डेमो दिला म्हटलं तुम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणलं समोरचाचे माणूस आहे म्हणलं. हा ते याचिकेत. नाही म्हणलं आणि विशेषणलं ते प्रायव्हेट आहे म्हणलं ते अंकालीन नाही म्हण मी अंशकालीन याचिकेत हाय म्हणतं. तुम्ही तर माझ विचाररायला पाहिजे नाही म्हणे तु मस्टर द्या म्हणे नाही आ्हालाुसरा्या अस कसांयलण तुमला दुसरा.
हम्म
नाही अगदर ल घेत नाही जने इंटरव्हू दिलेच नाही त्याले कसे काही घेणार म्हटलं तुम्ही. त्याच्यावर सहीच होत नाही हा मग. नाही आम्हाला घेता येत आता मगलं कसं काय घतायेतला ठीक आहे बालं तुम्ही शिक्षण समितीचे अध्यक्ष. त्या पावरुमस तुम्हीू शकता म्हला पण बाकीच्यावर नाही बलायला ना. असं म्हणल मी नाही म्हणे पहा म्हणे दोन तीन दिवसांत मिळाल तर एकोणिस तारिख. शिवाय घरी येत नाही मला मी हव करून टाकले.
हा.
आणि मी इथून कसा येऊ म्हणलं ती गुळी मारून का मगं पुरिंच्या ऍडमिशनसाठी आलं म्हटलं मी ते. तेव्हा ते जरा थ मुक राहिला आणखी येईलच पण आपल्या त्याला कारण आपण कसं इकडे आपल्याला विचारलं होतं त्यांना काही विचारलं नाही आता जाऊन मला वाटत गजान सांगत तू पाय म्हलं बघा काय करत ते
हम्म
एकोणीसारखेच्याो बाहिन एकणीसारखे